हॅलो काय गाडी भावा कसायेस कुठंयेस?
मी हाय ठीक तू विसारलास भावा आता आपल्याला
नाय रे, नाय रे, सध्या कसं इकडे कॉलेजची दगदग रे खूप हाय. आं तू तू पण फोन करत नायेस. अरे नाय असं कसं बोलतोस यारा
अरे मागे बोललो केला होता तू उचलास नाय हा
हां क्रिकेट खेळायला गेलेलो रे.
हा हा क्रिकेट खेळायला गेलो चॅमपिय आमच्याकड आहेत तू नव्ह बघले नाय ते ह्योच दोन तीन टोप्या मारलेल्या
हो तू टाकतोच दोन तीन ट्रॉफ्या मारलेल्या मोठ्या मोठ्या आहेत प्राईज पण मोठ
हा मग ऐ आयकॉन बनणार तू थोड्या दिवसात
कोण?
मी
तुला घेतील आता आय. एस. पी. ला घ्या सांगत तुला
आय. एस. पील नको. नको रे बाबा एवढं तू बस तुझ्या कसा घेतलं म्हटलं
माझ तुझ्याकडे नंबर मागत होता वाटत माझ्याकडे तुझा हा हा तुला बॉलर म्हणून त्या. हाय चालू खेळतो इथे ग्राउंडवर छोट्या
छोट्या आम्हाला आहे रे तसं चांगल प्रॅक्टिस होत. टीम मध्ये घेतात का नाही?
घेतात हा घेतात तुला
मला कोण घेतयं त
आज अ बॉलर म्हणून घेतात की ऑलराऊंडर
मग अठरा धर थोडीफार बॅटिंग करू ना लास्ट ला येऊन सहा पाच वर
हा आपलं बघितलंय यांच्या आधी बॅटिंग आपल्या फर्स्ट इयरला
होय.
खेळला होतास लांब लांब सिक्स ठोकला होतास.
हां हां हे तिच्या बरोबर लक्षात आहे, हां ते बरोबर लक्षा त आहे रे.
हो आहे त्या वि विसरलोय मी. तू म्हणतो भावा विसरलोय मी, पण मी नाही विसरलो.
ह असं काय.
हम्म बाकी काय? खूप माठी मोठी मजा केली आहे रे आपण.
हो तुला पण तेव्हा मी जाम मारलेला असे षटकार बिटकार तेव्हा तुझ्या लक्षा लक्षात आहे वाटतं यार.
हा पण डिपेंड केलेला आम्ही जिंकलेलो. किती मारलाच तरी आम्ही जिंकलोच हा. ह वन साइड गेम काढला होता ना आम्ही.
हम्म मी आऊट झालो ना त्यावेळी नाहीतर मी.
हो हो अरे सगळे चर्चा सगळी तेच करत होते तू आऊट झालास म्हणून. तुझी विकेट पडली म्हणून नाहीतर जिंकत नव्हतो आम्ही
नाही.
हं आता परत स्पोर्ट्स लागणार आहेत कधी येतोस मग?
बघ तो येतो. तू आता येन थोड्या दिवसात जरा घरचं काम आहे ते बघतो.
हा हा
तुझ्या तर घरात सगळा आमचा लोन दिसत असलं आंब्याच्या बागेत काय आता खत घालून झाली.
हम्म आमच्या इकडे चालू होतं काम लादी बिदी. हो अरे सुरवातीला कस तेच अरे नाय नाय नाय कोणाला तसं बोल निमंत्रण दिलेलं नव्हतं. फक्त देवेंद्रला घेऊन गेलेलो होतो कामं करायची ना टोप उचलायची होती. प जरा तेला टोप उचलाय लावलेली त्याला. जेवण वाढाय बिडायला अशी काम लावली होती त्याला मी.
सगळ हाय.
हा आणि त-तस सुट्टीच भेटली होती रे मोठी. हो सिलिंग आहे वरन सिलिंग टाकलेली आहे प्ला स्टर केलेला आहे कलर मारलेला आहे, परत लादी टाकलेली आहे. आणि, बाहेरून खळं पण भरायचं होतं आता पावसाच्या अगोदर. मग खळं पण भरावी लागेल. हम्म, तुझ्याकडे काय म्हणतय?
आमचं पण आता करणार हाईत. चालू करायच , आमच पण तुमच्यावर काम चालू ठेवायचं तेराच, तीथे आता मला थांबाय लागणार.
हा का, बरोबर बरोबर हा काम पण तिथलं करायला हवं.
हां, घरचं काम नाही केलं तर बाहेर कसे पाठवतील?
हो ते पण आहेच, काहीतरी करून दाखवलंच पाहिजे. हे घरन, हो हो. हो हो तेच आहे सगळ्यांनाच, युनिव्हर्सल आहे ते आता.
हंम्म.
म्हणत होतास आता.
मी हां ते
हा, रेग्युलर वगैरे कॉलेजला होतास की नाही. कसली लिस्ट?
हा हा. हां हां, हां, बरोबर बरोबर हां हां. बाकी मित्र मंडळी काय म्हणत्यात?
काय, ते पण
हा.
हो खेळतो ना आता आमच्या मॅचे आहेत.
हॅलो. हॅलो, हॅलो. हॅ, हॅलो. अरे